हा हलो. हालो?
हम्म.
हलो.
करतला काम हॅलो.
पर नास काढलो आणिंत तिचा नंबर करून फोन केला
तलाग तर म निघतोय काय तुला जाऊ निघतय काय?
पहि तू, म्हणलेस पहिला तू, कर मग मी करतो.
ते जाऊदे बघ तुला पटना झालत स्कीन शॉर्ट पाठ पाठवतो नंतर
हम्म हम्म.
आज काय जेवण बनवलेलं तुमच्यात. ह हॅलो.
हम
हॅलो कोबी स पाते
ऐकू ये ना,
आता ऐकू आलेय तू रेंज मध्ये येेतस काय?
ये यालंय क नाही ऐकू
मधी, मधी, कटवायला आवाज
तर रेंज मध्ये क कुठे जवात रेंज नाहीच इकड जरा कमी
हम मग तू घरी कधी जाणार आहेस.
हम्म. काय म्ह मम्मी मम्मी, बापपा आ म लो द क हार वर म ओलाल आहे
अगं ती इफेक्टू टॉक्स मधन कट होतय. आग ते इफेक्टिव्ह टॉक मदन कट ह त्यान अंजु
अस काय नसते.
तू दोन तास व्हाय जा ठीक आहे बोल, बोल, तुला कधी आयुष्या काय पटलय?
कधी? कधी निघणार आहे? शनिवारी रात्री म्हणजे, सोमवारी म्हणजे रविवारी सका, काळी पोचणार होय ना? तुझा आवाजहीना झालाय हा कॉल रिजेक्ट, होतोय,
होय होय,
कॉल जर रेंज मध्ये येऊन बोलणारच. तर कॉल करूया नाही, तरर सगळे कॉल रिजेक्टच होतात. ताई आणि जिजूंना खाली बसायला, लावून तू व फोनवर बोललीस तरी, चगल विल,